हॅलो हॅलो
हॅलो.
पशु धर ना बविष बोल हॅलो बोला ना.
हा बोलान मामी.
हा थांबा प
मायव माय कार्यावरून फोन काय आपोर्यानी तस का आलं कमा म तुम्हाला
ह
आ काय नाही करते मी टेन्शन मध्ये होते मी
मी खेळतोय.
तू खेळतो आहे का हा का बाळा हा तुम्हाला कार्यावरचे टास्क आले का विचार बरं मा मामीला
काय.
अरे मम्मी राांधे तिकड ते
हांबा देतो जव.
काय घान दीदी हॅलो हॅलो
यार का बाघू
हा ये बंटी मामींनी त्यांना पण आले का टास्क टास्क आले बंटी मामी त्यांना पण.
टास्क का आले का तुला हा आले म्हणे आ. आज आले ना राजीभाऊच्या बाईला बघ हा दर बंटीशी बोला आता तू. हॅलो.
डायरेक्ट
आवाज नाही येते का
नाही येतोय पण मी जेव्हा कॉल करते ना. पण तीला तर तो लागत नाही येणारे. तु . कॉल करा अनएक्सपेक्टेड एरर असं येतंय ना मग मी कॉल. करत नाही जाऊदे म्हटलं होऊन जातील तीस झाले माझे कॉल.
हा हॅलो,
काय नाही आता ते कॉवाल्यांचा बी मेसेज आला होता.
हा तीस कॉल झाले का,
हॅलो, नाही वीस झालेले आहे दहा बाकी ए